ह
हॅलो बोला
ह् याचा आवाज ओपन नई होत आहे ना
खठेव नाही दे
गले आवड ब खरंच नाही तर मग काम बी चालत
व हात प गेले फोन कनाला लवून ठेवला असं काय
अरे य द्या
म्हणजे सातपाकाच टायम आहे स स तू आझ्याला आणि मग फोन करू मला
हा गीता तई का
आ
अ रे
पंधरा हजार हम् मग ती देई नाच होऊन जात ती फोनवर बोलायची मग
त आण मनीषा ताई ला टास्क असेल की दोन्ही मिळून आ अहो रेंज कमी इथं यूट्यूब त नाही चालत.
हा रेंज लय कमीये ना आवाजच नाही येते व्यवस्थित.
हा रेंज कमीये युट्यूब सुधा चालना माझ्या फोन
दाखव.
हा मग.
आठ हजार हम्म. नाहीरे. आमच्या मनीषा वर लय फायरिंग झाली आज म्हणजे हीन काय सांगितलं मॅडमला सहा गट मी नवीन केले म्हणी आणि सहा झालेले च नव्हते बरं का?
म म कायाला खोट सांगाय यचं.
मग तेच ना कमी असलत ज्यादा सांगायचं पण मग ते लिहून घेत
लोणी च्या भाभी न बी काय त म्या गट ट ऑनलाइन. केला म्हणे कोणता केला, मग जोशी सरंन पहिल तवा कळालं. राहिला.
हम्म हे असं खोटं नाट मला तर आवडतच नाही बीरे.
मॅडम ना खरंच जानेवारीमध्ये विचारेले ना ते आता सहा सहा महिने झाली तरी तुम्ही गट ओपनिंग नाही केले ना हातातले गट सांगितले तेव्हा त.
हम्म.
बाया खोट बोलात्यानं, हा मॅडम सार लिहून ठेवते मॅडम काय अशी तोंडाने थोडी बोलती
नाही.
मलालई मजेच्या बोलत्या, त्यानला माहीते तेजल ताई- तेजल ताईच कामपूरच राहत.
हावय म्हणलं तेजल ताईच्या चांगले राशीत गड्या मॅडम. हा ह.
आव त्यांना माहिती आता काम कोण करत दिसत नाही त्यांला.
हाव हाव बरोबरे.
हा काम करणारे ते बी वेळनीत.
हा हा वेळेवर जे काम झालं तेच महत्वाचं आहे खरंच आणि ते आपल्या फायद्याचं राहत ना आता तुम्ही पंधरा
ग लाग साऱ्या घराला बरोबर सोनाली ताई. पेमेंट येत ना पण तिचं.
आ
पेमेंट येत तिचं.
कशच पेमंट आलं तिचं मागचं आता नावालाच येईल नाही म्हत आता नऊ नऊ हजार मध पुढं नावे तिचं हम्.
बा आता न काम सोड राहिली.
तिला म्हणले मी तर ती म्हणती नाही माझ झालंच नाही आणि मग झालं तर नाही कशी काय शांत.
तुला माहितीय का म.
हो ना मला तिचा हेच घोटाळा समजत नाही खरच आपल्याला काही पैसे कमी आलेत आपण सरला फोन करू करू बोलतो आणि हिकस काय मग.
मगला ती मागची किती आणते आपल्याला बारा हजार आल्ते. बारा तेरा साडे तेरा प्रोस ब. कोण ला आल भाभी. हो नऊ नऊ आजार येले ब अ मम्मी नाही येणार. मागचे का.
हा वाचे.
मेहंगी तर त परवा. दिवशी म्हणलो म्हणलं बाई हे लोक धडमटिंग घ्या ना धडावाला घ्या ना. अ काहीच नाही म्हलं बाई पेमेंट बी नाही करा ना म्हलं भुचक. लगी दुसऱ्या दिवशी.
हे म्हण हो मी म्हणलेत गिता ताईला गिता तई म्हणे पाच महिन्याच येईल म्हणे आपल्याला अ म्हणलं नाही तीन महिन्याचं बाकी आपलं नऊ हजार आणि एक हजार परवाच भताय म्हणलं असे दहा हजार रुपये येतील म्हणलं आपल्याला. नाही हो भावी म्हणे नोव्हेंबर पासून थांमेली म्हणे आपले म्हलं नाही.
जानेवारी पर्यंत टाकले.
नोव्हेंबर पासून जानेवारी पर्यंत का जाने आणि जानेवारी पासून बाकी का मग.
आम्हाला शिट टा केली होती ना त्या गुरु. वर पाहिली त मी तु वाचलच नाही नोंहेबर-डिसेबर आणि जानेवारीच हाय.
हो. जानेवारी बसून समजा मग बाकी आता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. हम्. बरये करत राहिल ना.
थोडंफार एखाद काम माग होत नाही. पण बाकीच्या कामात वेळ कराय आता नंतर लावा मग हा करा. बर, बर, चालते ना. किती कॉल करणे तुम्हाला मला अजून. काही वैल होते मला.
अ नाही त
पहिली संपली होती व्हँलिडीटी आता ही दुसरी ये, अच्छा अच्छा! चाललं दोन दोन मिनिटाचचं बोलू आपण लय पण बोलणार नायं बरं बरं चाललं ना, हा.